हॅलो!
हॅलो!
येतोय का दिदी आवाज?
होय ते येते तुम्हाला येते का माझा आवाज?
येतो येतोय. फ्री आहेत का तुम्ही?
हो फ्री होते.
हो अच्छा!
असं हो गेलते तुम्ही? फोन केला होता बघ तेव्हा आम्ही पण तुम्ही. डायरेक्ट फोन करायच नाहीे. आम्ही पण इकड काम करताव ना तुम्ही मिसेज करायच मी तेव्हा तुम्ही करा आम्ही बोलताव काय म्हटलंव.
मेसेज केला ना तुम्ही साडेपाच ला बोलले ना मला.
तेव्हा केलं मला माहित नाही ना मी बघितले नाही. ना म्हणून तुम्ही मिसेज करूनच करायच फोन.
मी पहिले तुम्हाला मेसेज केला. तुम्ही मला बोल्या साडेपाच ला कॉल कर मी सहा वाजता कॉल केला तुम्हाला? मी पहिले कॉलच केला नाही तुम्हाला?
काय म्हटलावं
मी आधी कॉलच केला आणि मी तुम्हाला सहाच्या नंतर कॉल केला तुम्ही मला मेसेज टाकला की साडेपाचला. फ्री होईल अस.
हो.
ह
मग काय चहा पाणी झालं तुमचं?
हो हो झालं.
हो मग पाऊस तुमच्याकडं?
आमच्याकडे पाऊस नाही आज आला.
हा.
तुमच्याकडे झाला का आज पाऊस?
हो पाऊस आलतय बघा आज. पडलय थोडा आमच्याकड.
आज कॉलेजला गेलात तुम्ही? कॉलेजला.
होय.
अच्छा! कसा गेला मग पहिला दिवस कॉलेजचा.
हो गेलते ना.
कॉलेजचा पहिला दिवस कसा अच्छा! पहिला दिवस कसा गेला. पहिला दिवस कसा गेला कॉलेजचा अच्छा! अच्छा! स्वयंपाक झाला तुमचा?
हो.
काय बनवलं आज.
कुठ
स्वयंपाक काय बनवला आज?
ग जेवायला का
हो हो.
जेवायला चपाती मग आमटी भात बटाट्याच भाजी.
हा हा हा. हो. मग आज काय बनवलं जेवायला? आज का कारल्याची भाजी. कारल असतं का तुमच्याकडे? हो. मग ते बनवलं कारल्याची भाजी.
हो.
हॅलो!
मग हॅलो!
आहेत का सोबत
हॅलो!
आवाज येतोय ना, येतोय की आवाज म्हटलं फ्रेंड आहेत का तुम्हाला मैत्री
लागलय ना थोड
अच्छा, फ्रेंड आहेत का म त्रिणी आहेत तुम्हाला मैत्रिणी आहेत का म्हटल
हो आहेत ना
आहेत का
हो.
अच्छा
तुम्ही कधी जेवताव?
आत्ता
ओ
हॅलो!
हॅलो मग तुम तुम्ही काय कराता हॅलो
हो.
तुमचं कॉलेज मोठं कॉलेज आहे का?
काय म्हटलव
कॉलेज मोठंय का तुमचं?
हो हो.
अच्छा
तुम्हाला दिवाळ्यात काय काय बनवता तुम्ही
दिवाळीत चिवडा, बर्फी, चकली, अनारसे, शंकर पाळे
हो.
भरपूर बनवतो. तुम्ही?
आम्हीं पण चोवडा आणि बेसनचा लाडू, रवा लाडू. बुंदयाचे लाडू.
हा, हा.
शंकरपाळी.
ह, हा.
मग ड्रेस घेताव का साडी घेताव तुम्हीं?
साडी घालते, मी साडी.
हॅलो.
हॅलो बोला ना, आवाज येतोय ना?
हो आवाज येत्यात, तुम्हीं काय -काय घेतोस दिवाळीला? साडी घेताव का, ड्रेस घेताव का म्हणलंय.
साडी, साडी.
हो, ड्रेस घेत नाही का तुम्हीं?
नाही -नाही ड्रेस नाई वापरत, घालत नाही ड्रेस.
हो.
खेडे गावात ड्रेस नाही घालू देत ना.
हो...
तुमच्या वहिणीनं ते घालता का ड्रेस?
काय म्हंटला व?
तुमच्या वहिनी ड्रेस घालता का म्हटलं?
हो आम्हीं पण घालताव.
वैनी-वैनी
त्यंनी, त्यंनी पण घालत्यात.
अच्छा!
हो.. मग तुम्हांला कोड गाव गोड काय आवडते?
गोड मला आवडतच नाही.
काही पण आवडत नाही का तुम्हांला असं.
गोड नाही आवडंत मला.
हो तिखट.
तिखट खिचडी आवडते मला.
हो.
काड का म्हणटला अून तिनट बांध दे ना ते असं, मग तु नीट पॅक बांध धर, नार पॅक. हा तू फूगव आजून. आज तुमचं बाळ शांत आहे वाटतं?
हो..
झोपलंय का?
हो...
अन् रात्री झोपतं का मग?
हो झोपतो ना.
मुलगा आहे का मुलगी?
ते आमच्या वहिनीला का?
हो..
मुलगी आहे बघा.
अच्छा! किती वर्षाची ये?
आता नवं वर्षाची आहे, बघा नऊ.
अच्छा! मग शाळेत जात असेल ना पहिली, दुसरी ला?
आजून पहिली ते दुसरी जात नाही ती ना पण
नऊ वर्षाची असल्या वर बी?
नऊ महिन्याचे हे म्हटले, नऊ वर्षाची नाही.
मी तेच म्हटलं नऊ वर्ष म्हणून मी नऊ ऐकलं ना, म्हणून म्हटलं. नऊ महिने, अजून एक वर्षाचं बी नई बॉ असं.
हो-हो, अजून लहान आहे ती ना.
नऊ महिने हे ना. मी ऐकलं नऊ वर्ष म तेच म्हटलं, नऊ वर्ष तरी शाळेत का नाही जात बॉ असं.
मोगलं पाऊस झाला का तुमच्याकडे आज?
हो झालंय बघा आमच्याकडं पण पाऊस आताच कमी झालाय बघा. थोडा म दुपारी होतं आणि थोडं संध्याकाळी आता पडले मग गेले, आता आले नाही बघा.
अच्छा! आमच्याकडे पाऊसच नये.
हं.
ती गाठ बांध, गाठ बांधून दे.
तुम्ही काय करत होता?
स्वयंपाक बनवती मी. धररे.
हं. तुम्ही किती जण राहता वो घरात?
सहा जणतं आम्ही.
हं.
तुम्हाला बहिणी किती ओ?
आम्हाला, माझी एकटी बहीण आहे, एकटी भाऊ आहे बघा.
अच्छा, मोठ्या तुम्ही हेत का, बहिण हे मोठी?
माझी एक बईन तिनं आठवीला ये आता, भाऊ दहावीला हे बघा.
अच्छा, तुम्हीच मोठ्यातं बॉ.
हो.
कती कॉल झाली कंप्लिट?
काय म्हटलं वं?
कॉल किती कंप्लीट झाली?
आमचं झालंत बघा.
झालंय का, म आता तुम्हाला दुसरं टास्क आलं का?
अजून आले नाही बघा.
अच्छा.
तुम्हाला, तुमितचं किती झालंय?
माझे सोळा- सतरावा हे आज हा.
हं.
मला पण कंप्लेंट करून घ्यावं लागेल पटपट.
मग तुमची तुम्ही कि- किती जण आहेत? म्हणजे बाय उपाईन
आम्ही मला दोन बहिणी एक भाऊ आहे.
तुम्हीच मोठा आहेत का?
नाही नाही मी सगळ्यात लहान आहे.
हो त्यांचंच लग्न झालंय का?
सगळ्यांचे लग्न झाले, आम्हाला सगळ्यांना मुलं आहेत..
हो.. तुम्ही कुठ? तुमचं गाव कुठलं?
आमचं माझा इथ शेजारीच आहे.
हो..
झाला आपला टाईम आप थँक्यू हा..
हो..
थँक्यू..
बाय ठेवू का? ठेवते चालते..
बाय बाय..
बाय..
हो..